ह बोला हाव येते
ह अरे मी आज त्या वारख्याच्या बाहि लावलात ते म्हणे माझे तीस कॉल झाले म्हणे आणि मग तिच्यासोबत बोललीत म्हटलं का चालते का मग असं तर हाव म्हणे चालते म्हणे तीस कॉल झाले तरी
हाव काय मग चाल असत तर खा एवढ्या मय
आजच मी म्हटल आमच्या गावात असतायत मग दोघी तिघी जरी मी येईलेच लावतो म्हटलं मग फोन
हाय कीने ते फोन येत जत मले ते येईल म्हणच ते हा ना
हा ना तर मग मी म्हटलं त फक्त त्याले तुम्हाला नाही चालत लावाय आता तीस झाले तर
हा हा
आमचे आले तर उचलाचे नाही तुमच्या नाय लागत पैसे आले का मग
नाही बा
माझ्या या्याच्या सहाशे रुपये जमा झाले फक्त
हाव काय मग तुमच्याच्या सहाशे झाले तरी मी ते हे आहे की नाही ते हिरव्याच्यात आहेत कि निळ्या पिवळे हेच्यात आहेत
काय
पेमेंट हे पिवळ्या हेच्याच दिसते की हिरवायच्याच दिसते
हीरव्या हेच्यात
हिरव्यायच्याच मग ते खात्यात गेले आमच्या खात्यातनेच गेले ना एकशे छप्पन
नाही काय
हम्म हम सात ते चौदा दिवसात असं म्हण ते ब सात ते चौथ दिवसात चालू म्हणजे,
हा पेमेंट इईन म. मग येतील ना तुमचे तपासण सुरू आहेत मग कॉल.
अच्छ.
माझे आता मी सुनील ढगेच्या शेतत गेले होती ना.
हा हा तुमच्या पहिले असतील ना. पहिले असतील पहिले तारीख आहे ना ति तारीख बी येते ना.
हा तारीख आहे त्याच्यावर तर याची मे महिन्याची दाखवून राहील तारीख.
काे मे महिन्याचे दोनशे काही रुपये लात मले.
मग त्या टास्कचे झा आले माझे आता. हा ना माझे त्या टा मी प. आताची पुढे येेत.
आताचे आलेच नाहीच मग अजून कोणा आले आताचे जे पहिले आता जे बायचे ते आले.
मग मी म्हटलं जाऊ देे आपल्या खात्यात जेवढे जमा आहेत तेवढे काढून घेऊन आले.
मी काल पाहिलं ना तर आली ना ती मागचीच आहेत याच्यातही दाखवायची ती माग. ते आपण एवढे कॉलज नाही गेले ना. आपण तर फक्त आपेला.
तेराशे रुपये होते तर हजार रुपये काढून आणले तीनशे रुपये राह दिले तिच्यात म्हटलं असो एवे पडलेले.
ह हा ना. मी फक्त उचलले जास्त जेले त्याचे.
नाही माझे वीस झाले होते लाव नाही झाले होते ऐक नाही झाले होते वीस.
अ हा हो का. कसे ते माझ्यावढ्यानी झाले ना. बाजू तर अर्धे खालीच गेले हम् मगे आता झाले.
आता मग पाच पाचच वाढून कालं ना पहिले पाच सल. मग दहाचं आता पंधराचं आता मीच चाल आता म्हणजे तीस पर्यंत जाय.
हो मग माझं तसंच झालं.
हऊ का.
हम पहिले पाच दहा पंधरा वीस ते ति जं दाखवते ते पट.
हा ना हा नाता मग माझं तसं हेच निहून राहिलं तरवी. म्हटलं आता झाले कडे पहिले पास झाले तर म्हटलं झालं आता पहिल्या दिवसचं टार्गेट आपलं तर दुसरी दिवशी होत ना.
ह. नाही हो तसं नव्हतं ना डायरेक्ट टिप्स होतं ते दाखव दाखवत जाई ना वरचत दाखवी.
नाही माझ्या ह्याच्यात दाखवलं नाही डायरेक्ट तिथचं.
हा होे मग तिथ दाखवलं मगनी दाखवलं मला वाटलं झाले आता. मग आलं पाचच राहिले होते.
नाही मग पाच पाचच पहिली वीचच झालं होत माझ आता हे तीचच आलं. आता याच्या पुढे. ल शाारी चाल की मग त भन करते आपल्याला.
हा.
कि फोन करत जा.
ह मी ज्यायचे नंबरात ज्यायचे फोन आले तेलेच केले मी.
मी मग आता सोडड्याचे आहेत पुनम मनीषा आहेत.
मी तर नमब्रईने लिहून घेतले.
नाही माझ्या याच्यात सेवच आहेत ना त्यांचे नंबर.
होागे बाकीच्या भैरगावच्या बी भैरगावच्या बायाचे.
ते जी पहिलेच होते ना आमचे बचत गटाच्या याच्यात आहेतऐ त्या बाया.
हा हा हा सधळा वारके हम्म हम्म.
संघा मिीटिंग ला येतात तर मग मग जोड नंबर आहेच त्याचे.
हम्म हम्म हम.
मग मी सेव्ह करून ठेवलेच आहेत ना सी आर पी वगैरे त्यांचे नंबर आहेतच
हा हा मलाही करा लागते
हा सेव करून ठेवून द्यायचे आपल्या याच्यात
ते बही म्हणी मी करून ठेवत म्हटलं करून ठेवाव किती कस नमरा कोणाकणा ना ना नाही माहित ना त्याचे
आता तिसऱ्याच तास गेलं ते पुढे जर चाळीसच गेलं तर मग काय करतील
त्याले त बला
झारा स्वयंपाक
हो झालं जेन झालं फन झाले क नाही
अरे वा नाही जेवण राहि ना
आमचं लवकर झालं
हा काय नाही मी आता सेतू गेली होती.
हम् हा. स्वयपाक झाले
म्हटलं पैसे काढून सकाळ हा स्वयंपाक झाला जेवणच राहिले आता
हम्
काय म्हणते ते पॅटचं चालून राहिलं की नाही
हा चालूच आहे
काय पॅड आहे ती
ते तीस ला देते मी तस पस्तीस ला आहे तसला एक
तिसला एक आधाच असलं तर घेऊन येत जाईल ना मी आता
हा निदाना म तुम्ही ते ना
नाही मग खरंच आठवणच नाही रात मी त्या हिच्या जवडून आणतो काय आपली शारदा आहे ना मानखडे
हा मगीच्या जवळ जे आहे ते
तेचट कांय तेच हव ना मग आता घेऊन येईन ना हम् ते साठ रुपयाची जोडीच दोन गा ना बसत हा तिसलेच देते ना आम्ही दोनच आणतो पाहिजे
म्हटलाे
तेवढेच देते पण कसं इमर्जन्सी मध्ये ते घरी नसते कधी काही काम पडते मग आपल्याला माहित असलं तर मग लगेच आणल्या जाते
हा मी तुम्हाला सांगितलं होत मागे माझ जळू
हा ना अशी आठवूनच नाही राहत आता पोरी कशा बाहेरगाव राहतात
हा एक खट्टा माझ्या जोड
का महिणी पडत
दोन तीन जणी माझ्या जवळ घेऊनात दोन तीन जणी माझ्या जवळ घेऊन जातात ना एकदम घरी एक खट्टच घेऊन जातात कुणी पालदा असा
हा ना मग त्याच्यात काही कमी नाहीत काय
नाही नाही मी पहिले दिले पण आता ते बाईण वाळवली ना माझे गली ममईल परवळत नाही ते
ह ह त्या ह्याच्यात सैनिकच्या ह्याच्यात दिला का नाव तो
नाही बा सैनची नाही कशा
शारदाना शारदानात खूप बाया केल्या त्याच्यात शेतकरी
शेतकरी गटाचे आहेत की दुसरं ते
नाही शेतकरी ते सैनिकच्या याच केलं न तीन याचं दवाखान्याचे कार्ड काडायच.
हा हा ते
ह
हो नाव नाही तिनं मला घेतलं नाही ना नाही बा घेतलं नाही ह्याच्यात तिनं मले हम्म हम्म ते कार्ड काढलं मी त्या ह्याच्या जवळ. ती कटलरीवाली आहे ना हा कटलरीवाली हा शिवांगीला आहे.
ते आहे का त्याच्यात?
ते बी आहे ते पहिली तिने त्या घेऊन घेतल्या अ कोण म्हटले अशील घे माझ नाव तिथ नाही म्हणे हागे बाई जात नाहीत म्हणे नाही बाई तर हा हागेलाही झाले म्हणे.
हा हा मग ते वाटलं त्याय त्या बाया असल्या तर मग हे होते भांडणं होतात.
हा हगे लय झाली म्हणे हगे पाहत बर होते बाई हगे नाही पाहिजे ते कार्ड काढलं पण अजून आलाच तर नाही तुम्ही काढलं काय?
नाही मी नाही काढल अजून आमची इथ आलंच नाही कोणी काढाले
हाव ना
ह हम काढू हा नंतर मग काढू ना अजून टाईम आहे ना. जेव्हा काम पडते तेव्हाही काढल्या जाते त्याच काही. आज त्या सरकार दवा म्हणत होती बाई इ, सी, जी तपासणी होती ना.
हाव काय गेल्या होत्या का मग.?
मी नयी गेली बाई काय त्याची रिपोर्ट धड देत नाहीत ना काही नाही.
हा हा ते तर आहेच. पण काही रिपोर्ट काढतात पण काही दिसत नाही एवढे. मी काढलं होतं पण बाकी काहीच नाही
आणि तो याचा तेलऱ्याचा होता आणि मी म्हटला अकोल्याचे जर असले तर मग जाऊ.
हम्म, हम्म
तेलाऱ्याचा वाकोडे डॉक्टर आहे तो लय आगवु आहे बोलायले.
हाव ना..
आम्ही एक गेलो होतो म्हणे तुमच्या घरच्याच डाँक्टर आहेत म्हणे तुम्ही कायले दवाखान्याता म्हणे मग.
तेच नव.
मग घरचे डॉक्टर असले तर काही बिमार माणसं जात नसतात काय?
सांगा बा
नाही ना ओ आम्ही वजने करायचे होते.
हा हा
आण म्हटलं हिमोग्लोबिन चेक करून म्हणून गेलो होतो.
हा मग आता घरचे किती डाक्टर होते घरचे डॉक्टर आता किती पोडते ना झालं तरी
तपा तपास तपासण्या थोडी करतोय आपण घरी. हम्म तेव्हापासून मला मनच नाही करत आता जायले तिथं.
हा अ काय देत ही नाही ते औषध देेता जास्त.
काय काही औषध नसतात खोकल्याचे आणि त्याच्यावर च पण देवून राहिले त्या खोकल्या घेऊ नका म्हणतात ते अल्कोहलचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात त.
हम्म नाही मगे रक्त केलं होत न चेक तर काही नाही सांगितल. मला मध्ये हे झाल असलं. रक्त कमी होते अन लगे हे पेसी कमी झाल्यात मग दुसऱ्या दवाखान्यात जाव लागलं काहीच नाही दिल त्याईन. मग इलाज केला तर मग पुरा करा लागिना तब्येत जास्त इकडे भरती व्हाया लागल.
हां हां.
पहिले हबीत गेली होती मी तिकडे. पण- काहीच दिलं नाही तेन. मग ते जास्तच होऊन गेल. उलट्या होत आणि कसेही होत. रात दिवस उलट्या झाल्या. पण बंद नाही झाल्या माझ्या.
नाही बाई. जास्त प्रमाणाच्या वर गेल की मग जमतचं नाही.
हा.
चल ठीक आहे मग. दहा मिनिट झाले.
हाव तर मंगा उचलतो उचलतो. हाव. मॅसेज करूनही लावला तर चालतो. हो. तुमचे किती झाले मंग?